हॅलो हा काय नाही बरेहेत का?
हो बरे हे झाला आराम वगैरे?
व्ह आराम चलो काय म्हणता म
हा आज रयवार असल्यामुळ आराम चालू आहे. काय म्हणत पाऊस वगैरे?
वगैरे नाहीये सध्या तरी म्हणजे उनच आहे. मग आज ते अमावस्या आहे ना, मग आमच्या इकडे पुरणपोळी करतात. मग म्हणलं एकदा म्हणजे हा मला म्हणजे आता नवीन-नवीन. लग्न झाल्यामुळे रेसिप पण तेवढी काही माहिती नाही. म्हणलं मग तुम्हाला विचारून घ्यावं कसं करतात.
हा-हा ह पुरणपोळी का? हो आम. च्याकडे धोंड्याचा महिना असल्यामुळे या अमावस्या चे केली असेल ना आज.
हा अमावस्या च हो ना म्हणजे आज संपून जातं ना.
हो पुढे तीन दिवस असतं वाटतं ते तीच दिवसाच करतात ना धोंड्या च्या महिन्यात म्हणून पुढे तीन दिवस अजून असतो हा ते दिवस, म्हणजे तो धोंड्या चा महिना पुढचा महिना लागला. तरी पण, तीन दिवस राहत ते तीन दिवस जमजर कोणाची अडचण असेल तर करू शकतात ते लोक. तीन दिवस..
हा हा ह म्हणजे आमच्या इथ अमावस्या ला च नैवेद्य वगैरे दाखवतात हा मग ते घाल....
नाही मी फक्त असं बघितल्याल. म्हणजे माझ्या सासूबाईच करतात पण त्या म्हणलं मला की तू... आ सुद्धा सुद्धा ट्राय कर म्हणून...
हो ना हो ना सवय लागयला... पहिजेना.. नाय नाय एकदम सोप आहे करू शकता... ह... सांगते मी... तुम्ही लिहून घ्या. हं हरभरायची... डाळ घ्यायची. आता तुम्ही तीन चार माणसांची सांग. ते मी एक... ग्यास हरभऱ्याची..
चार माणसांसाठीच करायच आहे.
स हरवरीची डाळ... कच्छी धुऊन घ्यायची आणि कुकर म.. ते लावायची ती.. आणि तिथ चार पाच शिट्ट्या हो द्यायच्या म्हणजे चांगली शिजते. डी.. आणि तुमच्या इथे कटाची आमटी पण आवडत... तसेल... पुरणपोळी सोबत असतीच आहे ती पण त्याच्यामुळे हा एक ग्लास... आणि थोडेसे वरी मुठभर टाकायची.... म्हणजे वरी आपल्याला त्या आमटीसाठी थोडंसं... डाळ काढून घेता येईल... आणि ते चांगलं शिजवून घ्यायचं चार... पाच शिट्या... आणि डाळ आणि... त्याच पाणी शिजलेल्या डाळीचं... काढून घ्यायची डाळ कोर झाली पाहिजे ते पाणी एवढं काढायचं त्याच्यातलं
हा म्हणजे चाळणीत वगैरे टाकतात ना ते
त्या जागेवर कुकरच टोपण बंद करून थोडीशी सांजरी ठेवली. तर ते पूर्ण पाणी निघून जातंय ऐच्यातल आणि ते पाणी आपल्याला कटाच्या आमटीसाठी वापरायचं आणि जे राहिलेली हा ती राहिलेली डाळ आहे तुमच्यात गोडचं प्रमाण कस करते त्याच्यानुसार ती डाळ कडाईत टाकायची. आणि साखर आता आम्ही तरी एक तो ग्लास सुद्धा डाळ घेतली. तर दीड ते पावणे दोन ग्लास साखर टाकतो साखर गुळ काय असेल ते
आच्छा आच्छा म्हणजे कुठलं चांगलं होतं गुळाच चांगलं होत कि साखरच चांगलं होत.
साखरेचच आवडत म्हणजे मी कधी गुळाच केलंच नाही आणखीन पण खाल्लेलं चांगलं लागतं म्हणजे समजा कुणाला तुम्हाला डायबिटीस असेल तुमच्या सासूबाई ला वगैरे तर मग गुळाच करायचं म्हणजे शुगर साखरेपेक्षा तर गुळ बराच त्याच्यामुळे हा. आणि मग गुळाचा पण प्रमाण काही गुळ जास्त गोड असतो काही सपक असतो त्याच्यानुसार तुम्ही टाका कारण एक ग्लासला दोन ग्लास पण चालतो. गुड टाकू शकतात आणि ते - पुर्ण शिजू द्यायचं मग ते साखर गुळ आणि हे डाळ पूर्ण शिजू द्यायच आता पाणी आटू द्यायचं चांगलं आणि जायफळ आणि इलायची ते शिजत आलं की जायफळ खिसणीने घ्यायच अन खिसायचं थोडस आणि त्याची टेस्ट खूप छान येते बगा आणि एक इलायची टाकायची.
त्याने काय स्वाद येतो का टेस्ट येते.
नाइ टेस्ट येती खूप छान त्याची.
का फक्त स्वादसाठी टाकतात.
टेस्ट येती ते आणि ते खिसून घ्यायच एकदम म्हणजे अस मस्त खमंग वास पण यायला लागतो न पोळी पण किती तुम्ही हे करा तुम्हाला करतच लगे तोंडात घातले तरी ते जायफळाचा तुम्हाला वास येतो. चांगलं पण असत थोडंसं कधी - तरी गेलेलो पोटामध्ये जायफळ पण आणि हा आणि - शिजत आली डाळ अशी कोरडी कोरडी व्हायला लागली ते पुरण की थोडंसं मीठ टाकायचं आणि- पुरणपात्रामध्ये टाकून काढू घेयच ते.
ह ह
आणि त्याच्यानंतर मग लगेचच पीठ लावून घ्या तुम्ही तोपर्यंत डाळ शिजतिये तोपर्यंत गव्हाच्या पिठामध्ये काही जण हळद टाकतात, तेल टाकतात.
कशामध्ये? पिठामध्ये?
पिठामध्ये हो, कारण काही जणांला पिवळसर पुरणाची पोळी आवडते त्याच्यामुळे ते गव्हाचं पीठच पिवळं करतात. हळद टाकून, आपल्याला जसं आवडतय आणि मीट आपल्या रोजच्या पोळ चपातीमध्ये जसं टाकतात त्याच्या दुप्पट पीठ टाकावं लागतं जास्त मीठ टाकायचं.
हा ते पोळीच्या पोळीला ना हम् हम
मग ते टाकून पीठ पण असं पातळ असं मळून ठेवायचं थोडसं भिजू द्यायचं एखादा तास म्हणजे पोळी चांगली होईल आणि पुरण पण तुमचं तयार होतं तोपर्यंत.
अच्छा अच्छा.
पुरणपोळी तयार करू शक तर तुम्ही जसं अ हे बटाट्याचे हे घालून आलू पराठा करता चा ह्याच्यामध्ये तसं पुरण भरायच चपातीमध्ये, अ कणकेमध्ये आणि मग ती पोळी करायची छान अशी दोन्ही बाजून छान भाजली की तूप लावून
ह ह हा छान होते, म्हणजे मी बघितलेय पण असं एकदम असं ट्राय करून कधी नाय
हा हा हा हा. आणि कटाची आमटी पण करायची काही जण काय करतात.
ते आमटीमध्ये काय काय घालतात?
हा आता मी तर, लसण, अद्रक आणि खोबरं आणि चिंच. म्हणजे मला ते कांदा वगैरे टाक मी म्हणजे करत नाही सहसा. पण करतात कांदा भाजून घेत तात गॅस वर असाच आणि त्याला मिक्सर मध्ये काढून घेतात खोबरं अन कांदा आणि ते परतायचं पुन्हा अ तेलामध्ये जिरे, मोहरी कांदा परतायचा पण मी लसण ची करते ना लसण, अद्रकची तर अ तेल तेल मध्ये जिरे मोह तील, लसण, अद्रक टाकायचा ते परतला की त्याच्यात खोबरं टाकायचं. खोबरं कडीपत टाकून परतला की मसाले टाकायचे आपले लाल तिखट, काळ तिखट वगैरे काळ तिखट थोडं जास्त आणि ते जे आपण डाळीचं पहिलं काढून घेतलं होतं पाणी आणि थोडी डाळ ती पण त्या मिक्सरच्या ह्याच्यान फिरू, हलून घ्यायची आणि थोडसं पुरण पण जाऊ द्यायं ते पुरणाचं पूर्ण हिसळलेला पाणी वगैरे स्वच्छ केलेलं भांडत ते पाणी पण त्याच्यातच टाकायच थोडं सा आंबट गोड होतं आणि फोडणी द्यायची त्याच्यामध्ये सगळं मीठ वगैरे टाकून घ्यायचं आणि झाली आमटी पण तयार होते थोडीशी उखळी आली की आणि कोथिंबीर वगैरे तुम्ही टाकूशक तात भजे, पापड आता पुरणपोळी सोबत सगळंच येतं.
हो ते ये ते येतं भज्जी वगैरे म्हणजे करते मी कधी-कधी
भजे, पापड आता सध्या रस चालू आहे रस असल्या मुळे रसपोळी लो ओमकार ला फार आवडती, हा आमरस पोळी आणि हे तर थोडासा धोंड्याचा महिना आहे तर देवाला वगैरे दाखवून पहिली पहिल्या दोन पोळ्या पोरन देवासाठी, गाईसाठी काढून ठेवायचे आणि त्याच्यानंतर मग बाकीच्याला चालू करायचे जेवायला वगैरे
तर त्याच्यामध्ये म्हणजे थोड छोटे-छोटे दगड ते घालतात का तुम्ही
धोड्यांमध्ये पुरण घालायच कणकीमध्ये
म्हणजे त्या असं मानासाठी थोडे दगड पण घालतात. तसं माहित नाही म्हणजे इथे घाल .
तुमच्या इकडे घालतात का?
हा सगळ्यांना ज्यांना ते दगडं बाहेरचा घेयय चे छोटे छोटे म्हणजे एकदम छोटे-छोटे त्याला अशे छ धुवून घ्यायचं आणि मधी घालतात परत
आणि मग ते खाल्ल्यावर राहतक
नाही ते काढून म्हणजे काढून ख्यायचे ते.
हा हा हा हा.
हा म्हणजे इकडच्या सगळ्याला माहितीच आहे की त्याच्यामध्ये दगड राहत्यात.
हा हा हा हा ते बघूनच खातात समजा नाही आमच्या इकडे आमच्या इकडे नाही हा. फक्त पुरण घालूनच करतात दगड वगैरे काही नाही त्यालाच आम्ही धोंडे म्हणतो आता ते तेच करायचे. आता मला मी पुरण केलं तर गेल्या पौर्णिमेलाच केलं होत म सत्यनारायणची पूजा करते, तर ते पौर्णिमेला केलेलं. आणि देवाला केले, गाईसाठी तेहतीच केले, देवासाठी तेहतीस केले, आपल्या मंदिरातले अन्नपूर्ण आहे त्याच्यासाठी तेहतीच केले आणि मी थोडीशी लांब आहे त्याच्यामुळे, घरची न वगैरे माझी येऊ शकली नाही तर मग माझ मुलगी तिच्यासाठी हे तच केले तिच्या पायांची वगैरे पूजा केली. अशा प्रकारे केली छोटीच आहे ती पण तरी आता लांब असल्यामुळं यायला हे होतं ना लोक इतक्या लांब.
हा बोल.
मुळे मग मी घरच्या घरीच करून घे देवाला, गाईला, अन्नपौर्णिमेला एक दिले थोडस देवाची ओटी वगैरे भरून घेतली. कारण मराठवाड्यात फार आहे धोंड्याच्या महिन्यामध्ये जावायला बोलवायचं.
हा हा हा. ते म्हणजे लेकी जावयाला बोलून सुरुवात करतात ते आमच्या इकडे पण केल होत आम्ही.
तुमच केलं असेल ना?
हो आमचं पण केम तिकड आणि परत म्हणजे माझे नंदला. सगळ्यांना बोलून बिन केलं सगं
पण आपल्या इकडे फार म्हण म्हण किती म्हातारे म्हातारे जरी असले ना ननंद वगैरे बोलवतातच बोलवतात. आणि आपल्या त्या आजूबाजूच्या पण लोकांना जेवायला अस बोलवतात त्या म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये
हा ना. हा ते तर आहे पूर्ण म्हणजे मोठच करून जेवण वगैरे. करतात.
हा करतात म्हणजे सगळं सण असल्यासारखंच येतो महिनाभर धोडण्याचा महिना म्हणजे
हो ना इकडं अस जाायचं जेवायला त
सण असल्यासारखाच असतो मग आता या दरवर्षी असतं आमच्या इथे या वर्षी आम्ही काही गेलेलो नाही गावाकडे त्याच्यामुळे मग मी घर घरच्या घरीच केलं तुम्ही करा आता पुरण पोळी वगैरे
आवाज नीट ऐकू येत नाही हो करते ना तेच राहते म्हणजे मी करणार आहे त म्हणलं एक वेळे तुम्हाला आवाज नीट ऐकू येत नाही आता कस थोडं म्हणजे अनभूवी माणसाला विचारल्याला वेगळं पडतं ना
हो ना हो ना थोडंस विचारून घेतलं का कि थोडस काही चुकत असलं तरी लक्षात येतं माणसाला नाही वा असं नाही असं सांगितले त्याच्यामुळे करू शकत ते
हो ना चला
जरा छानपैकी
वाटल तुम्हाला हो हो सांगेल ना मी तुम्ही मला सांगितलं न्हवत
चालेल हा ठीक आहे थँक यू